हॅलो
हां बोल की
अगं तो गणपतीचा विषय अर्धाच राहिला जर कॉलल तर म्हण कट केला ग
हा हा बोलतो
हम् तेच म्हंटलं गडरी वगैरे बघाय
खूप मस्त असते गौरी वगैरे सगळं असं छान अ खेळतात पण छान मस्त गौरी दिवशी हम्म डेकोरेशन प ते गौरी बसवतात का तुमच्यात
होय होय आमच्यात पण बनतो गौरी वगैरे आणि आमच्या घरी ना गणपती घौरी म्हणजे आपले मुकुट असतात ना आजे घरचे मु कुठे आम्ही मोठ्या गणपती पाशी बसवतो ग मग तिथं जाऊन आम तरी अ म्हणजे सगळं आवरल्यानंतर ना साडे दहा अकराच्या पुढं जाऊन त्यांना साडी वगैरे नेसवून खूप छान आवरून वगैरे येतोय त्यांना त्यांना त्यांची त्यांची गवंची अ काय म्हणत ते साहित्य मंगलसूत्र वगैरे वगैरे सगळं मी घेऊन ठेवलेलं आहे
ह आमच्यात पण आहे सेमच म्हणजे असं हे म्हणजे मुकुट वगैरे जोड वगैरे सगळं करतोय हा होय
नोडतेय ना तेथ एवढं सण येतील तस खूप छान वाटतंय
होय छान होते गणपती दिवाळी म्हणा वाढते
होय सण कधी येतील असं होतय आणि असं आले की असं संपायला नकोत सण असं होतय
होय तुमला गणपतीला गौरीलं सुट्टी असते तुझ
नाही नाही आ जॉबला कुठं सुटते हाफ डे वगैरे घेतोय आणि येतोय घरी काणका कसं होतंय तेे घरी करायचं वगैरे लागतय ना
त्यामुळे सगळं कोणीे ऍडजस्टमेंट करायला पण
हो कारण का कोणी ऍडजस्ट करत नाहीत ना कारण का सगळ्यांच्या घरी मुली तर करत नाहीत हा एकवेेळेस मुलं ठीक आहे
मुलं करतात मुलांचं काही काम नसतय ना मला काय गणपतीचच कि तेवढं गौरी दे शकत काय मुलांच एढं घेनसते
मुला गणपती दिवशी बघ मुलं एवढं नटून येतत काय काय सांगायला नको एवढं हे करतात आणि गौरी दिवशी बोर यांनी बायकांचं काय सांगलंय नको अशा एक एक काम होतातसं नटतात हिला बघू तिला बघू हे खूप नटून येतात या शि नटली मी तस ना होय ह् ऍडजस्ट पण कस ऍडजस्ट पण कस हॉस्पिटलमध्येध्ये लेडीज त आप आपण कसं थोडा आहे ना त्या जर असं अ उघड होतयग हॅलो हॅलो हॅलो